काय करते त्यात
येतो येतोय.
का
काय बोलते.
जेवली.
हो हा अजून जेवेण आता बाबूला झोपवला का आधी.
माझा पण खेळतोय. आताच आमटी भात केला आता ते येतील मग आम्ही जेऊ झोपलाय का तो.
हा तो झोपलाय त्याला झोपवला आधी नंतर जेऊत केल म मी आज लवकर उठलेला.
चा चारायच परत मग सगळं करणार. आणि मग झोपवायच.
त्यात आज हुलेला सा साठ साडेसातलाच उठलेला परत झोपलाच नाही नाही तर कधी - कधी नी. नाही लवकर ना उठत कधी साडे नऊ ला दहा ला असं उठतो ना मग कधी तरी उठतो लवकर.
ह ना मग कामाचा पण हे आणि निस्ता मागे मागे - मागे
मगे मागे ते आमची बाबा वगैरे असतात म देतात लक्ष पण तो आप. पण काय करत असलं का आपल्याच मागे मगं. नुसता किचन मध्ये आणि त्याला आगं. अशी खेळणे वगैरे पण नाय जमतं ते खूप - कुकरच झाकणच नेल उचलून नाहीत काही डबेच नेल उचलून. जम.
हेचं मेन खेळणे असतात त्यांची.
त वगै
ते पण पाणी पणी पडला असेल तर पडला वगैर.
हा नाय ऐकत. ह.
ह म बणाला
तो आला का मोठा?
नाही तो येतो दोन पन्नासला येतो दोनला सुटते शाळा पण - त्याला सोडत - सोडत - सोडत मग दोन पन्नास पर्यंत येतो. तीन वाजता पण आता ट्रॅफिक वगैरे असते ना नपाड्यात तीन. पर्यंत येतो तो हम्म,
बाकीचं. अता हा रात नाही शा काय म्हणती?
जेवायचं आता जेवलो नाय आम्ही पण -
होवं काय. भाऊ बाहेर गेलेत काय?
हा येतील आता कंपनीत गेले म मला वाणट मी येतो. या म्हटलं मी थांबते जेवायला कधी थां मी जेवते कधी त्यांच थांब. ते नावं कधी जेवते आज थांबले ते. आता आल्यावर जेवू हम्म, कुठं कामाला कितीेच का ग नवा जमला.
नाही ते आपली इथे कंपनी तिला.
नाय ह. गावावर आले ना कंपनी हा हा.
हा. आमच्या गावातले ना प आहे का म्हणजे अशी बाहेरचीच लोकं आहे ते तर.
नाही फोन ते गावातलं नाही आणि बाहेरची लावता आम्हाला.
ना ग हा आणि तिकडे पुढे आहे बघुनी ना का प मर्क म. तिथशी ॉन्ट्रॅक्ट अ शिक्षणावर आहे शिक्षण असेल तर.